हा काय करत काय करतेस
काय नाही बसलोय... तू काय करतेस.
मी पण बसलोयं.
हम्म... बाकी काय आणि काय चालूय.
काय नाही क्लासं लावून फूड च्या. मगं पदार्थ ते बनवायला शिकवता- कोल्हापूरमध्ये.
होय..
हम्.
मगं काय काय शिकवलंय?
शिकवले मग.. फास्ट फूड मधलं सगळं शिकवले. ह्म्म्म.. मी परवा केलेलो... कचोरी केलेलो घरात. तुला माहित आहे का... कस करतेत.
हम्... नाही.
नाहीई...
नाही मी कधी केलेलं नाही ग... त्यामुळे मला रेसिपी एवढी काय माहती नाही त्याची.
हम्म.. काय नाही सोपं हाय ते... बरं.
हम्म... कशी कशी केलेलीत मग.
तेचं की... अ मैदा.. पहिला पीठ मळायचं. नाही... डाळ असली मूग डाळाय. हायकी नाय भिजत घालायची. अर्धा पाऊनतास. आणि पीठ मळायचं मैदा त्यात तेलाच आणि तुपाचं. मोहन घालायचं.
हम्म..
आणि ते मळ-ज मीठ घालून मळायचं घट्ट असं. आणि ओळ्या कापड्यांने झाकून ठेव्हायचं. मग... भरड असतात का नाही, त्याची जाड गरम करून जाड भरड कर. करून घ्याची आणि- अ ती मूग डाळ आहे ती वाटून घ्यायची एक दोन वेळाच. करायचं फिरवायचं कारण निम्ममीशी डाळ दिसायला पाहिजे. ते पण अस पूर्ण हे. करायचं नाही. निम्मी अशी दिसयाला पाहिजे. हा.. आणि मग त्यात. तेलामध्ये हिंगपूड घालायची. जिरे पावडर, धनी पावडर. आणि ते डाळ घालायची. ते धण भरडलेलं ते घालायचं. थोडस एक चमचा बेसन. घालायचं. आणि ती डाळ घालून थोडस हलवायचं. म ते त्यात.
कान
मीठ घालायच आणि लास्ट ला साखर घालायची एक चमचा मग ते. अस घट्ट होत आणि थोड्या वेळनाच कणी सगळं अस वेगवेगळं होते. मग ते जरा गार होपर्यंत ठेवायचं. आणि आपण पूर्णाच कसं करतोय. तस तेच छोट गोळ करायचं आणि छोट्या मैद्यात छोटा गोळा घेऊन त्यात गोळा घालायचा सारणाचा. तो दाबायचा आणि जरासा लाटायचा आणि तळायचा. चाल आणि चिंच चटणी करायची हम्.
ते कशी करायची.
आपलं चींच आणि खजूर वेगवेगळं भिजत घालायचं. आणि ते भिजत घातलेस की त्या म्हणजे बिना बियाचं म्हणजे स्लीवलेस खजूर घ्यायचं. आणि ते चिंच पण घालायची एक तासभर मग ते भिजलं क आणि पाण्यात असं हे होतं गिळगी होतेय मग त्या हातान जर असं हे करायचं. आणि मिक्सर ला पण चालतय बारीक केलं तर मग ते गॅस वरती दोन्ही एकत्र हे करायचं खजूर बारीक करून शिजवायचं त्यात तर चॅट मसाला घालायचा एक एक टीस्पून घालायचा. जेवढं प्रमाण तुझं जास्त आहे. तेवढं जास्त वाढवायच मसाला हम् हिंगपूर घालाची चार हम्म. जेवढी म्हणजे चटणी तुला जेवढी पाहिजे जेवढ्या प्रमाणात तेवढे करू शकतेस तू
हा हा
त्यामध्ये गुळ घालायचा. आणि गूळ अ धने पावडर जराशी जिरे पावडर जराशी अस तर ते अर्धा टेबल स्पून घालायचं जास्त घालायचं नाही. आणि लास्टला साखर घालायची आहे. मग ते घट्ट घट्ट होत होते येते सारखं हलवत रायलं कीही मग घट्ट झालं क नाही मग त्यात अम् गरम म्हणजे असं थोडं हे करायचं. झाकून ठेवायचं थोडं गारू र्यंत मग ते जास्त घेवते आणि मग सर्व करायच. म्म फ्रीज ला जास्त म्हणजे चहा मेने टिक्या ह चटणी
आपण तयार केली.
काय म्हणलीस.
आपण तयार केलेली काय म्हटलं.
जे म्हणजे जे असत घट्ट असते ना ती आता आपण तुला पाहिजे तेवढं तू पाणी घालू शकते. अस तर पाणीपुरीला कस पाणी जास्त घालायच. च असते. मग त्या चटणी त घ्यायची, आणि त्यात पाणी थोडं वाढवायचं. साखर कमी वाटल्यावर साखर घालायची असं.
हम्म बाकी्याया कश गॉलेज ब
चाट शिकवलं सगळं चौपाटी पदार्थ पिझ्झा सँडविच बिरयानी मस्त शिकलोय. प्रॅक्टिकलला प्रॅक्टिकल ला मला करायला पण
प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल पण होत?
हा प्रॅक्टिकलला करून दाखवायच. काय ग बाई? म!
काय झालं?
मम्मी
अं, फी वगैरे काय होती काय म्हणलं क्लासला?
काय ते? क्लासला
ला काय फी वगैरे होती का? फी वगैरे काय होती काय म्हणलं?
ते फ्री ऑफ कॉस्ट होत ग, आपलं गव्हर्नमेंट कडनं हुत ते बँक ऑफ इंडिया साठी. ते.
हा, हा, हा मग त्यांच वेगवेगळ क्लासेस असतीलच की?
होय, लय एक क्लास आहे टेलरिंगचा आहे, ज्वेल रीच हाय, आणि ते कसलं क्राफ्ट असतेय ते सुतळीच
हा!
त्याचं नाव काय आठवना ते एक हाय, पार्लरचा पण हाय.
आरीवर्क वगैरे पण शिकवत असतील?
आरीवर्क अं नाही, आरीवर्क नाही ते तेच्यातच असन, ज्वेलरी मध्ये येत असणार गं. ते आत्ता ह आहे ते आमचा क्लास झाल्यानंतर आत्ता चालू होणार आहे, ते त्यामुळं काय माहित नाई..
हम.
काल बजार पण होता, तिथ पण वेगवेगळी स्टॉल आलेला तेनच.
हम, मग आता तू ऍडमिशन घेतलेलीस आधी मग जर तू आता परत तुला पुढचा कुठला जर कोर्स करायचा असला, तर परत तू ऍडमिशन घेऊ शकतास काय तिथं?
नाही घेऊ शकत, ते, एकदा चान्स असतय तिथं, कारण ते ग ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आहे गं. म्हणजे, महिला पण आणि पुरुष पण असत्यात, खर एकदाच चान्स भेटतोत तो. कारण दुसऱ्यांना पण जास्त चान्स भेटला पाहिजे ना, कारण त्यांच्या शाखा कमी आहेत. आणि म्हणजे, एका बॅचमध्ये फक्त पस्तीस कॅनडिडेट घेत्यात त्यामुळं
हां, म्हणजे गावातलं सर प्रत्येक ग्रामीण भागातल्या, व्यक्तींना त्याचा भाग हे मिळावा म्हणून काय?
हां, होय वर्षातन फक्त एक हजार विद्यार्थ्यांना संधी आय.
होय काय?
हम्म.
हम्म, हम्म, हम्!
एका वर्षात फक्त एकच हजार. एवढंच! जास्त घेत नाहीत. कारण ती अ, म्. सगळं सोय तेन चांगलं आहे ग, आता नवीन अं म्हणजे नवीन बिल्डिंग घेतल्या तिथं, म्हणजे ते कसं आय आता आपण ये येऊन जाऊन करू शकतोय, पण अ त्यांचा असा नियम आहे किऽऽ तिथंऽ राहायलाच पाहिजे, म्हणजे गुरुकुल कस असऽऽ गुरुकडे जाऊन जोपर्यंतऽ त विद्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत राहायचं तिथंच, असं आहे तेऽ
तिथं राहायचं जर झाल तर राहण्याचा खाण्याचा खर्च आपला का त्यांचा असतोय.
त्यांचा सगळा सगळा्या त्यांचा खायची पण सोय असत नाशत्याची दोन. संध्याकाळी चहा सकाळी चहा दोन टाईम असतयं सकाळी नाश्ता जेवण. सगळं चांगलं आहे. हम् तू तू यायला पाहिजे होतीस.
मी येणार होतो मी पण ऍडमिशन करणार होतो तिथं. पण माझी तब्येत बर नव्हती म्हण मी नाही आलो ग.
हम्म
बाकी शिक्षक वगैरे चांगलं होते का शिकवत होते चांगलं.
स होय चांगलं शिकवत.
मग त्या प्रॅक्टिकलला फास्ट फूडच्या. मॅडम पण चांगला शिकवत हो त्या म.
मजर आता तुमचा ज क्लास संपलाय का चालूय अजून.
संपला की आता. आणि सर्टिफिकेट पण भेटणार क्लास च. असं काही नाही किंवा के. आणि वाया गे त काही नाही सर्टिफिकेट भेटणार.
हा हा.
हम्म
माता जातो ना. त मला ज्या शिकवत होत मॅडम त्यांच्याकड ज. तुम्हाला दुसरी कोणती तर रेसिपी हवी असेल. आणि जर तुम्ही आता त्यांना कॉल केला तर त्या देऊ शकतात काय तुम्हाला.
तस नाही देऊ शकत. म्हणजे त्या हे सांगू शकतात की आता जर. मला एक ऑर्डर आली तर किती प्रमाणात काय काय घेऊ. हे विचाराय विचारायला चालतय त्यांना. पण तस रेसिपी हे नाही चालत.
अ म्हणजे फक्त ते क्लासमध्ये शिकवतात तर.
होय.
हम्म चालते. बरं चालतय माझं एक काम आहे तुला करतो मी थोड्या वेळात कॉल.
बर बर चालते.
हा.
हा.